ठेवा.
हो यायला, तुझ्या इकडून बहुतेक. कायतरी प्रॉब्लेम आहे काय की
काय माहिती
दुसरं कोणाला लावून बघायचं असता की
अ तुझ्या बहिणीला ट्राय केलं होत मी त्यांना लावायला त्यांना मी दोन कॉल केले ते उचलायला तयार नाहीत
हो मी पण केला उचलला नाही माझा पण नाही माझा पण उचलला नाही
तेच म्हणलं ह्या तर घरीच दिसत आहेत कुठं गेल्या काय माहिती
काय माहित माझा पण उचलला नाही मी तीन केलेत काय काम करायले कि काय ही काय माहित
साधच फोन केला असेल हा ते तेच तर म्हटलं उचलायले नाहीत ते
हो माझा उचलला नाही भाऊजीच्या ह्याच्यावर कराव म्हटलं भाऊजी बाहेर होते बाहेर होते नाही भाऊजी ताईला बोलायलेत बाली ताईला हा म्हणून काय मी केला नाही मग भाऊजीच्या याच्यावर
हा हा एक त्यांना बोलत असतील तर मग काय करणार
हो झालं जेवण
हो झाले जेवण
झालेत का
हू जेवण झालं बाहेर फिरून झालं
लवकर झाल आमचं जेवण चालू होत तू कॉल केलता तेव्हा
हो का नाही आमची जेवण आठ साडेआठच्या मदतच होतात
नाही आमचे आरामन होतात
ना नऊ वाजेपर्यंत सगळं संपते
नाही आमचं दहा अकरा पर्यंत चालतंय आरामान सगळं बाबा येत नाहीत लवकर पर भाऊ येत नाही त्याच्यामुळे सगळं आरामान
हो माझ पप्पा येतात सात वाजता वापस मग ते कामावरून आले की मग भूक लागते लवकर म्हणून मग स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवाय लागतय
हो कामाहून आल्याच्या नंतर भूक लागते ना
हा मग काय आलं की थोड्या वेळ बसतात मग जेवण कर चालू होतात
हो ना आमचे जेवण बाबा भाऊला त्याला भाऊ बाबा आल्याच्या नंतरच जेवण कर तुम्ही सगळे एकदाच आरामान हो तसेच मस्त वाटते
हो पण सकाळचं जेवण वेगवेगळं होते रात्रीचं जेवण तर एक खट
हो सकाळचं तसच होते सकाळच ज्याच ते म्हणजे कोनी घरी नसतात ना सगळेच जण फक्त वहिनी असतात त्याच्यामुळे मग आरामान होते ज्यांची त्यांची जेवण
हो मग रात्री सगळे एकत्र असल्यावर चांगलं वाटते
रात्रीला सगळ्यांचे एकत्रच होते काय चालू हाय मंग बाकी
बाकी काय नाही चालू आता झोपायची तयारी
हो का मला वाटलं झोपले असशील म्हणलं तरी पण म्हणलं जाऊ दे एकदा करून बघावं नाही का
नाही म्हणजे अकरा वाजेपर्यंत जागीच राहते
हो का
अकराच्या नंतर मग झोपायचं
हा ह अकराच्या नंतर
हो साडे दहा वाजेपर्यंत तर टिव्हीच पायतात घरचे
हो साडे दहा अकरा पर्यंत आरामात एखांदा पिक्चर असला की मग तो बारा वाजतात
हा मंग त बारेही वाजतात
हो ना
नवीन पिक्चर असला की मग त बारा आणि एक वाजता मोबाईल वर चालू राहिला की
कामच नाही नवीन पिक्चर असला की
हा मग ते फ्लब म्हणजे आवडो का नाही आवडो पण नवीन आहे ना मग पाहायचाच
हो नवीन असला की बघायचा पूर्ण पिक्चर बघायचा
हां
ना आता पिक्चर पण चांगले चांगले नाही आहेत एकदम बोर पिक्चर निघालेत
हो ना ते साऊथचे तरी जरा बरे राहतात साऊथ तरी बरे राहतात नाही तर आधीचे कॉमेडी मस्त
हो
आम्ही तर आता इतक्या म्हणजे ते नाना पाटेकरचेच पिक्चर बघायला लागलो सगळे टी व्हीवर
हो ना कारण की हिंदीमध्ये पिक्चर चांगले नाहीतच
हो ना त्यांची जुन्या व्यवस्था कॉमेडी पिक्चर आहेत नाना पाटेकरची त्याच्यामुळे
आणि आत्ताचे पिक्चर फॅमिलीसोबत बसायच्या लायकीचे नाहीयेत
ये
फॅमिली सोबत पाहू नाही शकत.
हो ना
आणि काही कॉमेडी आहेत तर ते चांगले नाहीयेत म्हणजे असे विचित्रच कॉमेडी आहेत तिच्यात
हो ना कॉमेडी नाहीये आणि ते कॉमेडी इथ नाहीच नाही सगळे बेकार डखच हाय
काही काही स्टोरीच नाहीये तीला
हो ते स्टार्टिंग कुठून होते आणि एंडिंग कुठून होते काय समजत च नाही जायच मिनिंगफुल पिक्चरच नाही.
आता ते अल्फा निघाला ते पण भंकसच हाय.
हो
ते आलीया भट्टचा
हो हो हो
पहिले, पहिले छान आहे नंतर तर काही असा भंगच मारते.
त्या पिक्चरच एंडिंगच नाही समजायला लागल नेमकं आहे काय ह्या पिक्चरमध्ये ते नाही समजायला एंडिंग कुठच्या कुठे व्हायला लागली.
मग काय तर.
ते स्टार्टिंग कुठं आहे आणि एंडिंग कुठं व्हायला लागले काहीच नाही कळायला लागले.
हा ना आणि ते याचा आपण पिक्चर होता ना रितेश देशमुखचा आता शिवाजी महाराज जन्म झालेलं ते बघितलं का तू?
अ नाही बघितला नाही मी त्याचा ट्रेलर बघितला. चांगलं वाटला पिक्चर.
हो पिक्चर चांगला आहे पण ना ते म्हणजे काही, काही जे पहिल्या स्टोरी आहेत ना त्या वेगवेगळ्या आहेत.
हो का.
म्हणजे हा वाघ नखे केव्हा काढते त्याला कोणी सप्रेम भेट देते काय काय वेगळच टाकली थोडीशी स्टोरी.
नाही मी टेलरच बघितले त्याचे छोटे, छोटे असे शॉर्ट मध्ये युट्युबला पूर्ण पिक्चर नाही बघितला. सेम परत मला ते एक म्हणजे असं शॉर्टच बघितलेलं आहे मी अ त्या साऊथ चा पिक्चर आहे ते ते हिंदी मध्ये भेटणाच गेले ते नाना पिक्चर म्हणून आहे. अ पप्पाचा आणि डॉक्टरचा मिळून आहे मस्त आहे पिक्चर ते मी शॉर्टच बघितले ते हिंदी मध्ये भेटतच नाहीये हिंदी नाही, मराठी नाही कशातच नाही भेटायला त तेलुगूमध्येच भेटायला.
हो का.
हो.
ती एक छोटी मुलगी असते तिचे पप्पा असतात तेच ना?
हो हो हो ते पागल असते.
हो हो.
तिचे पप्पा जरा म्हणजे पागल म्हणता येणार नाही. थोडा माइंड त्यांचा डेव्हलप नस, नसल्यासारखा आहे लहान लेकरासारखा.
तिथ त्यांची पूर्ण बोलताना येत ऍक्शन करून दाखवते ते मुल पूर्ण त्यांची ती बो म्हणजे त्यांचा आवाज तिघेती तिच्या पप्पाचा तशी आहे स्टोरी ती.
नाही साऊथ चे मूवी छान आहे.
कोणी ती?
साऊथच्या मूवीज छान आहेत म्हटलं.
हो साऊथ च्या छान आहेत ते हाय पप्पा ते पण आहे मस्त आहे ते पण
ते आपल्या इकडच्या हिरोपेक्षा ते साऊथचे हिरो पण छान दिसतात.
हो.
हा म्हणजे त्यांचे एज जरी जास्त, एज जरी जास्त असले ना तरी असं वाटत
पण ऍक्टिंग वगैरे त्यांची एकदम बेस्ट आहे. त्याच्यामुळे ना छान वाटते.
हा आणि ते ऍक्शन वगैरे पण करतात ना ऍक्शन फिल्म ते पण त्यांना सूट होते.
हॅलो
हॅलो आता तूला आज नाही येतय?
आवाज यायला लागला माझ्या याच्यावर सेकंदच नाही दिसायला. तुझ्याच्यावर दिसायला का?
थांब बघूद्या बर मला हा काय होतय असं काय माहीत दिसत आहे
नाही येत ना. दिसत आहेत का माझ्या हच्यावर सगळं ब्लॅक झालेलं आहे.
नाही माझ्या याच्यावर. नाही नाही माझ्या हच्यावर सात मिनट समथिंग कायतरी दाखवत आहे हा तुझे झाले पूर्ण कॉल करून?
अ नाही ना आज नाही झाले. क्लास ला जाऊन येतो ना त्याच्यामुळे होत नाहीत माझी. आ. ता सात झालीत
हो का माझे तर अर्धे कटले
कस काय?
म्हणजे असेच कनेक्ट नाही झाले मग डिस्कनेक्ट झाले.
माझे तसे झालेत दोन
हो ना.
ते नेटवर्कचा इश्यू असला कि ते येत नाही य व्यवस्थित
नाही ना.
हम्म.
हा जाऊ देण हा आता जाऊ दे जेवढे झाले तेवढे झाले
हो बघू. चांगलं आहे पण बोलून पैसा भेटायला
हो मंग कायच.
हो ना.
फरी पण बायका जास्त बोलतात.
हो फेमस आहे काय सगळ्यांचं वाक्य आहे.
हा ते बायका नॉनस्टॉप बोलू शकतात
बोलू शकतात खरंच आहे ना
हा मग बोलू शकतात ना.
हो त्यांची कॅपॅसिटी असते बी तेवढी.
हो. अ तुझ्या मम्मीला मी कॉल केला होता. पहिले कॉल केला मी तेव्हा बिझी दाखवत होता. मग मला वाटलं बोलण झालं पंधरा वीस मिनिटात. दहा पंधरा मिनट तर मी डबल कॉल केला ते डबल बिझी च णून म त्यांनी मला परत कॉल केला म्हणे बाई म्हणे मी माझा मावशी सोबत बोलत आहे म्हणे
हा.
मला एवढं विचित्र वाटलं की मी फोन कराच लागली.
ह हाहाहा. नाई नाई तसं काई नाई म्हणजे आईचा माजा एकचाय ना फोन.
हंअं
आईचा खराब झाला मंग त्याच्यामुळे माझ्या म्हनन दे ते मावशीला बोलत असन
हा
अं कवा?
मला एवडं विचित्र वाटलं. मी म्हटलं काय फोन करायली म्हटलं मी. इ इहीही हे म्हणजे नंतरं कामात लागते ना म्हणजे जेवण मंग सैंपाक म्हणून आधी बोलून मग
हो, मी येते साडेपाच सहा वाजता.
हं हं.
क्लासला जाऊ, बारीक चहा वगरे पिण्यात सात साडेसात तिकेच्च होतात. थोडं बसलं बिसलं की, - -
हु हं.
लवकरच वेळ जाते.
हो ना.
तिकडून आल्याच्या नंतर असं डिसाईड करतं जाऊ दया घरी गेल्याच्या नंतर म कंटिन्यू फोन करंल पाच पाच मिनिटाचा ब्रेक घेऊन घरी आल्याच्या नंतर कसा ना झाला तर एखांदा फोनमधे नाई त होत्त नाई.
होय.
एखांदा कॉल झाला तरच
कंटाळा, कंटाळा पण येते.
तिकडून आलं की
तिकडून आल्याच्यानंतर अत्त समोरासमोर बोलू शकतो पण नि कॉलवर म्हण की दरा कंटाळा येतो.
मला ही कोणाला फोन करायचा म्हणलं ना की, एवढा कंटाळा येते.
हो मला पण घरीजा चालतं,
म्हणजे मी कोणाला काम असल ना, त म मी फोन करीन बा कामाचं बोलायला.
वंस माझं तसच आय नाहीतर्र एरवी नायी असं.
नाई, मा माझ्या मैत्रिणींना पण नाही करत मी फोन.
हा, नाही केला तर एखांद्या वेळेस आठ वण आली ना तर्र दिदीला करते, बोधिकाला.
हम्म
नायी तर नायी दुसरं, बाकी कुणाला नाही करत.
हं मी पण, मंग त्यात कोनत्या मुलींनाच माझी आठवण आली काही काम पडलं की मंग त्या फोन करतात, अन एकदोन ले दीड दीड तास बोलतात.
हो, मग खूप दिवसांनी लावल्याच्या नंतर तेच होते.
हं आणि कॉन्फरन्स कॉल जर आला ना तर बस. पाह्यचं कामच नाही दोन पा
मंग काय, बघायचं कामच नाही. चालते बरं ठेवते मग.
हो, हो ठीक आहे, मला नंबर पाठवशील?
हो, हो.
ह.